हां बोलां
हां जरी मी तेचं म्हणतं होतो की आमच्यां क्लासमध्यें कसां विषय आहे जरी आम्हीं इंग्लिश बोलतं असं तरी सरं आमचं कौनसिलिंगचे सयकॉलाॉजिकल कौनसिलिंग आणि लाईफ कोचचं तरं ते आम्हांला तेचं सांगत्यांत की तुम्हीं कुठल्यां पणं गोष्टी करतांय बघतांय पणं आंत्ता सगळ्यां गोष्टीं सोप्या हायंत म्हणूंन त्यांत उडी मारूं नकां कारणं पुढं जाऊंन त्यांत माणूंस लंय अडाकतयं
होयं बरोबर हायं पणं कसं आंता म्हणजे तुम्हांला एक गायंडन्स चांगला हांय नां पणं प्रत्येकालां चं असं गायंडन्स चांगला भेटेल असं नांय नां आंता माझंच बघां
तुम्हांला तेचं सांगितलं की मलां पणं विषय हांय आंता माझां पणं विषय कायं व्हायंलायं कां मी आं आंत्ता आंत्ता आंता आंता जांया लागलोय म्हणूंन मलां गोष्टी कळांय लागल्यां मलां पणं वाटतंय की मी फक्तं डिग्री झाल्यानंतर गेलो असतो नां तरं ऍक्च्युली मलां पणं हे पणं क कळालं असतं की एमबीए स्पेशलायझेशन लां सब्जेक्ट कुठले ठेवांयचे कसे ठेवांयचे कसं करायचं असतं एमबीए कोणत्यां कॉलेजलां करायचं मलां पणं कांय एवढं आयडिया नांय पणं त्यांतल्या त्यांत पणं ते जरां मलां सांगत्यात की अरे असं असं करं पणं सगळ्यांत बेस्ट तो माणूंस विचारंलाय की रोजच्यां गोष्टींत माणसानं बारक मजे बारीक बारीक ज्यां गोष्टी हायंत जो माणूंस त्यांच्याकडे दुर्लक्ष करांय लागलांय कां तरं आणि माणसांला पर्याय नाहीं बाबां कां तुम्हांला विषय कसां आहे पहिल्या काळाउत कसं होतं माणं हे पहां गाड्यां नव्हत्यां बाहेर जाणं नव्हतं कायं नव्हतं घरं आपल्या आसपासचं खाणंपिणं शेती वगैरें एवढ्यांचं गोष्टी होत्यां त्यांमुळं माणसानं घरी खर्च नव्हतां आंता काळांनुसारं माणसानं एक मोबाईल घेतला आणि घरांत चार मोबाईल जातं तरं त्यां मोबाईलला मेंटेनन्स चालुं झालां प्रत्येकांला रिचार्ज तो रिचार्ज नांय म्हणलं तरं साडे तीनशे रुपये चारशे रूपये मारावे लागत्यांत अशे तुमच्यां गाडीच्यां खर्च आंन आहे ते आणि माणसांना कसं सोयी सोयी त्यांची आंता सवयं झालीया छोट्यां मोठ्यां गोष्टीसांठी माणसांला पैसे लागत्यांल त्यांस माणसांला मनं मारूंन कामं करावंच लागतंय त्यांला आंता पर्यायचं नांय राहिलेला
होयं म्हणजे जेवणांची काळजी करतं नाहींत आणि शरीराची म्हणजे आरोग्यांची आरोग्यांकडे लंक्ष देतं नाहींत कायं नाहींत बाबां एक दिवसं सुट्टी घेतली जॉबसाठी तरं मॅनेजरं कायं म्हणेल यांचा आपणं विचांर करतोय आहे
पणं त्यांमुळं आपल्यां शरीरांवरं कायं परिणाम हुईल कां विचारं करतं नाहीं कायं नाहीं आजारी वंन आजारी जरी आपणं असलो तरं तिथं जातो बसतो कारणं कां आपली तिथं प्रेझेंटी लागूं दे आणि त्यांदिवसांचा पगांर आपलां मायनंस होऊंन नये आणि आ आपल्यांला तो मिळांवा आणं, आणि तो पगांर मगं आपल्यांला मिळाल्यानंतर, म्हणजे इ ईतके दिवस आपण, तीस दिवस कष्ट करायचे, आणि तीस दिवसाचे मिळून, आपल्याला एक दिवसाला एक दिवसाचा पगार, म्हणजे एका दिवशी, क् कधी तर सॅलरी होणार आणि त्यावर, फक्त त्या दिवशी आपल्याला, फ क्त, चेहऱ्यावर एक सॅटिस्फॅक्शन असणार, त्याच दिवशी, पण बाकीचे जे उरलेले
आणि महीनाभर जर खर्च फक्त आपण काय उठायचं, याच-जायाच, खाय-पियाच एवढ्यासाठीच धडपडतोय.
हं आणि, तेच- तेच रुटीन ना, आपलं वेगळं काय सांगा ना, उठायचं अ खायचं, खायला खायचं तर, आपण बघतोय, कार्पोरेटवाल्यांची लाइफ, खाणं त्यांचं काही वेगळं असतं. काहीतरी खाऊ वाटल, तर बाहेर जाऊन खायच किंवा मॅगी, कारण का, इन्स्टंट फूड ये. म बाकी, त्यांना असं चांगलं, असं हेल्थी फूड काय, भाकरी, चपाती हे करण, त्यांना पॉसिबल ये? कारण का, ते उठतातच लेट, रात्री र लेटपर्यंत, ते जागे असता. म उठायचं लेेट, म जेवण बन-बनवण्याचा त्यांना कंटाळा. म तिथून पुढं त्यांचा जाॅब, आणि हे अणि ते. म्हणजे इतकं धावपळीच असत की, त्यांनाच माहीत नसते की, त्यांनी नेमकं काय करतात?
अवघडच हाय तर ते काय, मला पण कळतं नाही, बघा कधी-कधी पुढ जाऊन काय करायचं, अन कुठं आत्ता जे बघतोय ना, कारण आमच्या क्लासमध्ये कसं होतंय? सरांच्याकड काही लोकं, म्हणजे जे कपल्स आहेत, जे रिलेशनशिपचे काही गोष्टी शक्य ये त, काही गोष्टींचं, काही लोकांच असं य कि मोठ-मोठी लोकं आहेत, आता आमच्याकड, आणि भरपूर पैसे कमवतायेत.
हां.
पण त्यांच्या आयुष्यात, अजिबात ते सुखी नाहीयेत. समाधानी, तर सोडून द्या.
हां हां हां.
नाहीयेत. आणि त्यांच्याकडन जेव्हा आम्ही ऐकतोय ना, कधी- कधी ते आम्हाला सांगतात, डिस्कस करतात की अशा-अशा ह्याला, असं-असं य, अन त्यावरूनच आमचे, टोपीक काढले जातात. की बाबा नाय, म समाजात काय चाललंय, मग कसं लोकांच काय चालय.? एवढं सगळ बघतोय ना तर, मलाच एक मो ठा प्रश्न पडलाय की, आपण चाललोय कुणीकड? आणि आपल्याला करायचं काय ये पुढं? तर तुम्ही विचार करा ना, की असं जर होत राहील
हां.
तरून माणूस थोडक्यात काय माहितीये का, स्वतः सगळ्या गोष्टी ओढून घेतोय, आणि हे त्याला कुठतरी माहित आहे. आतल्या मनातल्या बाजूला, कुठंतरी माहित आहे की, सगळं आपण ओढत घेत चालोय, पण पर्याय नाय.
हम् हम् ह बरोबर, ये जसं की तुम्ही म्हंटला ना, पहिला की अ म्हणजे मोबाईल नव्हता, गाडी नव्ह म्हणजे काही डेव्हलपच झालेलं नव्हतं त ना गाड्या नव्हता ते जॉब वगैरे काय होतं का, म्हणजे इतकं असं फॉरवर्ड वगैरे काय नव्हतं, त्यामुळ माणूस काय करत होता? बसलेल्या वेळात स्वतःला गुंतवण्यासाठी, ते काहीतरी विचार करायचा, घरातली कामं करायचं, हे ते असं पण आता हे सगळं गाड्या वगैरे, आल्यात ना त्याच्यासाठी ते पेट्रोल, ती टीव्ही, टीव्हीला ते केबलसाठी रिचार्ज, मग हे ते म्हणजे आपला खर्च वाढलाय, आता फ्रीज आला.
ह
फ्रीज मूळ आपल्याला लाईट बील वाटलं? एसी आला घरात, त्याच्यामु म्हणजे आपण ऐदा आपल्याला काय मिळेल? ह्याचा विचार करायला लागलोय, पण त्याच्यामुळे आपला खर्च वाढलाय, आणि त्या खर्चासाठी आपणिती राबा लागलोय, हे माणसाला लक्षात येई नाही झालं व्यक् तिला लक्षात येते ना, त्या गोष्ट ही व्यक्ती त्यावर विचार करत नाहीये, कारण का शेजारी पाजारी कोण विचार करत नाही, तो जॉब करते तर आपण पण करूया त्याच्यापेक्षा आपण डबल पैसा कमूया? मग आपण ते त्याच्यासाठी, आपण आपल्या कुटुंबाला विसरतोय, आपल्या शरीराकडे लक्ष देत नाही, डबल शिफ्ट करा सिंगल काय म्हणजे? काय मिळेल, त्या ह्याच्याना तुम्ही करून तो पैसा कमवा असंच प्रत्येकाची मेटॅलिटी चालू आहे? पण बघतो शेजारचं वगैरे हे ते,
हो आता तुम्ही विचार करा की,. एका घरात एक मुलगा जन्माला आला आणि तो जरा मोठा झाला कि, त्याच्या कपड्यापासून त्याचा खर्च झाला, आणि आपल्या घरातील तो लहान आहेत म्हणून करतो?, पण आपल्याला नंतर त्या सोयी सुुविधांची सवय लागली पण त्याच्या, पलीकडे नाही ना जाऊ शकत, ते थांबू शकत नाही तुम्हाला, मोबाईल वापरायचाय किंवा आता मोबाईल तुम्ही घरातल्या घेऊन दिलाय तुम्ही स्वतः घेतलाय? चार वर्षांानंतर खराब झाला तरंत तुम्हाला नवीन घ्यावा. लागणार आहे कारण काळाची गरज आहे पण त्या, जव घ्याय त्याच्यासाठी तुम्हाला पैसे सा टोवायच लागत त्याच्यासाठी, तुम्हाला काम करावंच लागते, त्या विचारसाठी तुम्हाला काम करावंच लागते? तुम्हाला घरात ना बाहेर पडायलाचधं वीस रुपयेची दुकानात एादी वत घ्यायची म्हटले त त्याला वीस रुपये लागतेात? आणि आता येणाऱ्या काळात आई वडलां चा जो इन्कम आहे. मुलं बाळ वाढ की खर्च, वाढलेलाच असतो. कारण जस आपण विचार की, आपल्याला आपला, आपला वैयक्तिक महिन्याचा खर्च किती वाढलाय कपडे खर्च खान पिन अंगावर काय परिधान करतो, ते बाकीच्या गोष्टी जाण कुठंतरी, मोज मस्ते मजा पाहिजे, म्हणून सगळ्या गोष्टी या प्रत्येक गोष्टी पैशाला मोजाव्या लागते. त्या
होय होय बरोबर आहे? मुलांच तरी म्हणजे म्हणायला गेलं तर खर्च कमी आहे पण मुलगी म्हटले की अगदी तिला? कपडे आता तुम्हाला माहितीच असेतील तुम्ही बघत अस का मुलींना तर फ्लेक् करायची किती सवय असते एखादा ड्रेस एखादीे जीन्स वगैरे, ी एकदा घातली की, ते मी परत घालणार नाही. असे एक एक मुलींची मेंटॅलिटी असते? मग त्याचा खर्च, तिची ज्वेलरी असते त्याचा,
तुम्ही विचार करा की जरी एका घरात दोन मुलं जनम त्यांना परत त्यांच्या स्वतःसाठी निघ नाही. पलीज रोज आपल्याला लागलेली आपल्याला आता सवय लागल्या की आपण नाही बाबा चालत नाही जाऊ शकत? गाडी पाहिजे मग त्या गाडीने पण जाय आपल्याला प्रत्येक गोष्टीत आपल्याला सवय लागल्या सोयी सुविधा वापरून त्यासाठी, माणूस आता ह्या कंडिशनवरर आलेय की, दहा हजार पण जॉब केला पाहिजे. माझा खर्च वागतोय,
बरोबर हा?
पण कोष्ट वाट होत चाल तेगा-
हा म्हणजे निदान पेट्रोलचा तरी खर्च निघून जावा यासाठी दहा हजार, का होईना मग ते त्यासाठी तराआपण जॉब करावा, अशी एक एक लोकांची म्हणजे मेंटॅलिटी झाल्या पण त्याच्यामुळं आपले हा मग तो खर्च वगैरे हे ते, का म्हणजे एक एक लोकांचा असतो ते, म्हणजे जो जेवढा आपण खर्च करतोय तेवढा फक्त नील व्हावा, यासाठी लोकं जॉब करतात, पण तो जॉब कोणता आहे त्यातून आप हम्म, आनंद वगैरे भेटतोय का, सॅटिस्फॅक्शन आहे का, आपल्याला भविष्यामधे काय उपयोग होणार आहे का, नाही हेचा काही विचार करत नाही, आपलं चाललय वर वर्तमान काळ तर त्यामध्ये ते गुंतत चाललात, भविष्याचा काही विचार कराय
पण मेन सगळ्यात माणूस एक गोष्ट विसरला की मी या जगात आलोय, आणि या जगात
हम्म
ही सगळ्यात तुम्ही मॅटर करत नाही जगासाठी, कारण आपण या ब्रम्हांडात लय छोटी गोष्ट हाय, किंवा या जगासाठी लय छोटी गोष्ट आहे आपला एवढा इम्पॅक्ट होत नाही, पण आपल्याला काय निदान या आपल्या जगात समाधानी राहायचाय, आनंदी राहायचाय, आणि काय घेऊन जाणार नाही. हि कनसेप्ट, हि व्याक्याच निघून चालल्या माणसांच्या जीवनातून.
हा, ते म्हणजे मला पुस्तकं वा वाचायची खूप आवड आहे, मग त्यामध्ये मी एक वाक्य वाचलेली की आपण जगता म्हणजे जनमताना गरीब म्हणून जनमलो यात आपली काही चूक नसत्या, पण मरताना जर आपण गरीब म्हणून म्हणजे अ असं ह्याच्यान नाही परिस्थितीनं नाही, पण ज्ञानानं, विचारानं, जॉब इव्हन तर मरताना आपण गरीब म्हणून गेलो म्हणजे मेलो, तर ही आपली खूप मोठी चूक असत्या, म्हणजे आपण माणूस म्हणून फक्त जगलो, आलो, आनंद लुटलो, आणि मेलो, मग यात अर्थ काय आहे. एक सामान्य माणूस, पण हेच जर आपण पूर्वी बघितलं ना म्हणजे नेते जे आपले, आता मा महात्मा गांधी, आंबेडकर यांच त्यांचं आपण नाव वेगळं का घेतो, कारण त्यांनी काहीतरी वेगळं केलय ना.
केलय व्हय.
हा मग तसं, आता आता लोकं विचार करत नाहीत, सामान्य माणसासारखं जीवन जगत तात. यायचं जगायचं खायचं प्यायचं मरायचं, हेच रुटीन चालू आहे पण वेगळं असं युनिक काय करायचं का.? जेणेकरून म्हणजे त्याचा काहीतरी फायदा होईल, काहीतरी वेगळं वाटेल, याचा काही विचार करत नाहीत.
तेवढं खरं आहे बघा, माणसाला माणसाचा जीवनाचा जो पर्पज म्हणतो पर्पज, माणुस तोच विसरत चाललाय, माणसाला फक्त एकच माहिताय, उठायचय आणि आपल्या पैसे कमावायचेत कारण आपल्या रोजचा खर्च भागवायचाय तर मग आपण जगायचं कसं, मग आपण दिवस कसं काढायच, बाकी ह्याज्यातनं, आपल्या रोजच्या जिंगण्यातला, जवनातल्या जगण्याचा परपज् माहीतीच नाही अन माणूस आता बघाना पण झालाय त्याच्याकडं.
हम्म म्हणजे त्याला एखाद्या जॉबला जायचा जरी कंटाळा वगैरे आला असला, तरी पण तो उठून जातोय कारण का एक दिवस नाही गेलं तर, आपल्याला पैसे ते नाही मिळणार आणि आपला खर्च नाही त्यातून आता नील होणार. मग याचा विचार करतो तो आणि मग कंटाळा जरी आला असला तरी त्या जॉबकडे पळतो मग त्यातून काय आपल्याला मिळत नसल तरी पण. जसं की तुम्ही म्हटला पर्पजच काय नाहीय त्याचा लाईफचा उठायचं, खायचं, प्यायचं आणि माणूस हाय कधीतरी मरणारच हाय या विचारान तो तिथंच निगेटिव्ह होतो आणि तिथंच त्याचं संपत सगळं.
होय मॅडम दहा मिनटं झालेत तुम्ही कॉल करणार असला तर करा.
हा ठीक आहे करते ओके.